ह.
हा येते येते म्हणजे अशी तेल लावून. फोन बनवता ए पीठच
हा ते आमची आई मी जास्त बनवत नाही कारण मी मला ते तेल लावून येत नाही. वीट लावून करते मी. आणि मम्मी मात्र ते लावून करत असते हो पण ते मात्र ते लावलेला छान लागतोय.
होय का आम्ही नाही कधी ते खाल्लेली त्याच्यामुळे त्याची टेस्ट त्यांना चव नाही माहितीय. कारण आमच्या इकडे सगळे पीठच लावून करतात ना पण ते कोल्हापूर आहे ना त्या साईडला सगळे तेलावरच करतात.
हा पण तेलाच छान होते बघा तुम्ही एकदा ट्राय करा पण ते जमत नाही जास्त.
नाही जमत. ते ते म्हणजे कसं ते त्याला असं कणिक पण अे एकदम स्मूथ आणि पुरण पण स्मूथ लागत ना?
हो परत ते पत्र्यावर करायचं असतंय ना ते कुठला त्रास आहे गोलपत्र ते
हा हा हा हा नाही मी बघितलेलं पण नाही येते कारण इकडे कोण करत नाही ना ह्या साईडला.
हो हो करत नाही तर मग ते तसच करतेच आता एक एक साइड ला करत नाही तस.
नाही हा आम्ही आमच्या इकडे म्हणजे माझ्या मम्मीच्या इडे वगैरे सगळे आम्ही पीठच लावून करतो.
हा आता आमची मम्मी करते परत मी करते पण दोघांमध्ये असं फरक म्हणजे त्यांचं असं एकदम मऊ मऊ असं एकदम छान लागते ते. पिठ लावू दे आणि तेल लावू दे पण आमच तस सेम होत नाहीत मी जर केले तर त
हा मग तुम्ही नॉन व्हेज खाता?
नाही नाही, वेजच फक्त नाही.
मम्मीच्या इकडे पण नाही.
नाही नाही फार नाही आमच्यात म चालत नाही ते.
हा हा हा हा हा हा.
हा
व्हेज मध्ये मग जास्त हा आम्ही खातो नॉन व्हेज असं व्हेज मध्ये जास्त जात काय खाता म्हणजे अस घरात सगळ्या फॅमिलीला अस जास्त काय आवडत?
वेज म्हणताना आता पावभाजीच बनवते मी जास्त घरी. हा इथं आमच्या मम्मीकडे जर आले ना हा आमच्या मम्मी कडे जर आले ना. हना म्हणजे कसं आता ह असे गावी राहतील. आता यांना कसं दररोजं जेवण पाहिजे तेच त्यांना म्हणजे असं चांगलं पोट भरते ते असलं तर
हा
हा पावभाजी मात्र त्यांनी म्हणते त अससं कधीत करते मी मी आले तरच करते. त्यांनी जास्त अस का बनवत नाही त्यां दररोज जेवण बघा आमटी, चपाती, दूध हे असं दररोजच पाहिजे त्यांना.
हा तिकडे जास्त तुमच्या इकडे सोलापूर साईडला जास्त शालु असते ना?
हा हो.
भाकरी
हो हो भाकरी, चपाती येणार आता कसं शेतात काम करणारना अस यांना नाही पोट भरणार त्यांना अस चांगलं जेवणच पाहिजे काय तर.
हो.
हा आमच्या इथर फक्त आमची चपाती जरी झालं तरी पण मी का हा सांगते तुम्ही म्हनाला का नाही कधी करी असं काही नाही.
हो मी बनव की आमच्याकडे जे कधी इडली रविवारची सुट्टी असते ना त्यांना. मग त्या दिवशी कधी इडली बनायची पावभाजी बनवायची. मग असं वेगवेगळं बनवायचं हा पण आमच्यात कसं नॉनव्हेज पण खातात. त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा टे पण असतं ना ह आठवड्यातून एक दिवस मग कधी अंडी करतो आम्ही कधी चिकन वगैरे ते पण असत हां मग मी पावभाजी पण बनवते
होय
पावभाजी बनवते कधी वडे बनवायचे कधी इडली डोसे करायचे आहे आप आप्पे माहती आहेत ना रवेजे करतात
हो हो कर देत तू
हा ते बनवते
त्यापे तर मला काय माहितीय असं म्हणजे एक एकच साईडला खोकते तो म्हणजे असं वरच्या साईडला येत नाही फुगतच नाही मला ते नकोच वाटते करायला मग
हा असे गोल होत ना ना पूर्ण हा
आम डस चांगले बनवता य अस एकदम सेम असं पेपर डस सारख करते फीट वगैरे चांग इ आहे म्हणा सगळं चांगलं होते मझ्या - - पण आपे मात्र होत नाहीत बघा मी ते करायलाच जात नाही ते.
नाही माझे पण नाहीत होते पूर्ण गोल तसे एक साइडने चपते आणि एक साइडने गोल होतात.
हा मग उगंच ते बिघडल्यासारखंच होतं मला नकोच वाटतंय ते करायला.
माझे पण तसेच होतात पण मी करते तसेच. आणि डोसा पण माझा असत पेपर डोसा सा. नाही होत अजून मध्ये असं थोडा जाडसरच होतं.
ते तवा पण म्हणजे सुधर चांगलं पाहिजे बाघा ते प हच आपलं डोस्याचं.
हा हा हा.
नॉनस्टिक च असं
हा त्याच्यावर पण तव्यावर पण आहे ना ते.
हो हो तयार पण नसते हो माझे डोसे मात्र एक नंबर हो अस लय म्हणजे लय भारी होते ते
हो मग ते तुम्ही ते. म म्हणजे हे करताना पीठ तयार करताना त्याच्यात पोहे वगैरे घालता का.
काय म्हलं फीर होता ना.
पोहे पोहे कोणाचं म्हणजे हम्म.
पोहे कस घातल्यावर ते मऊ पडते ना आम्हाला कडक पाहिजे म्हणजे छान लागत. म नाही चांग लागत ते.
हा हा हा नाही मी मोबाईलला बघितलेलं ना तर ते पोहे पण घालतात.
मोबाईलवरर दाखवले मी एकदा बघितले ते एकदा केलते मी. त्यानंतर मी करायला जातच नाही ते पोहे टाकून.
हा हा हां मी पण नाही कधी पोहे टाकले मी फक्त उडीद डाळ आणि तांदूळ तेवढंच घाल.
हो हो तेवढंच हा तेवढंच टाकायचं.
माझ्याकडून व्यवस्थित होत नाही का त्याच्यामुळे मला ते पेपर म्हणजे असं. म ढोसा असा जाड होतो '
हा मग काय ते बघा आता पिठाचा पण एक अंदाज ठेवायचा आपण म्हणजे. आता तीन ग्लास जर तांदूळ जर घेतले ना. अ हे उडी काय उडीद. डाळ जास्त नाही टाकायच उडी डाळ जर जास्त टाकून आपण ते कडक पण होत नाही. म्हणजे मऊ पडते जास्त ते तीन घेतलं ना हे दीड घालायचं.
होय का.
दीड ग्लास हा ए उडीदडाळ जेवढं कमी घालतो ना तेवढे छान होते. म्हणजे असं एकदम कडकपण होतं.
हा हा त्याच्यामुळे ते.
तुम्हाला हा नाही तुम्हाला जर माव आवडत असेल तर माव पााहू शकत. म्हजे जास्त कोणते. हम्म!
तेच होतय माझं थोडं तिथंच बिघडत र.
ते पण झालं आणि तवाच पण काय तर प्रॉब्लेम असेल ते पण बघा तुम्ही.
हो नाही मी माझा आपला नाही रेग्युलर आहे तोच घेते मी.
हो हा त्यावर नाही नाही चांगले येत ते.
ह.
त्या म्हणजे तवा असतोय ना डोसाच ते आणायचं त्यावर. छान बणत हा एकदा आणल की काय कायम होऊन जातय ते.
हो का?
हा.
एकदा आणले की होतेय कायम.
हा.
माझं त्याच्यामुळेच बिघडलं जातं.
हा त्यामुळेच होतय कारण माझं पण कसं होतं पहिला तवा नव होत ते डोशाचा तवा
हां.
मग ते होतं डोशचा तवाच पण ते एवढंच चांगलं नव्हतं ते असं म्हणजे साधं होत. चांगलं लागलं नव्हत ते मला त्यावर पणव ते तर सगळं असं डोसे सगळं चिटकून जायचे हा. चिटकायची त्याला आणि चांगलं पण लागत नव्हतं ते
हो.
हम्म.
तेच होते पण त्यांच्या मुली
आवाज ऐकूयाेत नाही काट होतय ब
तिला आवडत.
हां.
क किती महिने झाले मार्च पासन हम् हो. तेच मी दो तीन वेळा फोन केला तुमच्या मुलाला ते